हॅलो.
हा काय करताय?
काय नाही वा आता आवरलं तुमचं?
काही नाही अजून आवराायचं थांबलंय आमचं सगळं.
हा हा.
हम्म.
अ होय होय झाले बया तुमचं चहा नाश्ता असत ते
हो झाला.
हा हा हा.
ह.
आणि काय मुलगी ते
मुलगी आता जाऊन आली शाळेला.
हा हा.
हम्म.
हम हम.
तुमचं काय के होय लवकर सुटल्या आज पहिला दिवस होता ना.
हा हा हा.
त्यामुळे जरा लवकर सुटी झाल्या.
हा हा. एक
हम्म तुमचं काय चालूय?
काय नाही आहे की आता आवरलं आमचं पण गेल्या मुलगी. आता आजपासन बदलं तिच पण वेळ दीडला दीड सुटणार.
होय की कित चौथीला आहे ना?
नाही दुसरी ला.
हां दुसरी ला.
हा.
आणि काय नाही विन फिरायला वगैरे कुठेलत की नाही?
नाही गेलं कठं मुंबईलाच गेल तर
हा.
म्हणजे नंदाकडे गेलत कुठे गेल. तिकड तिथंच फि ना आलं इंडिया गेट हे ते थे समुद्र.
हम हम भारी आहे नाही ते इंडिया गेट पण बघायला?
होय होय छान आहे हम. आणि आहे ते काय म्हणतात त्याला ते म्हज्यातून जायचंय की बोटीत न
राम राम हा हा.
मनी प्लंट असं कायतरी म्हणतात ब आत आहे ती.
होय.
हम्म बघायला छान आहे म्हण वेळ झाला म्हणताना गेलं नाही.
हां. आम्ही कधी मम्मीनां सोडा तिकडं
हा हा.
हम्म.
आणि तुम्ही कुठे गेलता का नाही?
आम्ही यावेळी, म्हणजे डिलिव्हरी झाली होती त्यामुळे कुठे गेलोच नाही.
हां हां.
म्हणजे सारखं मोस्ले असत इकडं तिकडं, फिरायला सारखं.
हा हा हा.
हम्म.
हम्म हम्म.
बर. इचलकरंजीला असं फिरण्यासारखं पॉईंट पण नाहीत कुठं, म्हणजे बाहेंर इचलकरंजीच्या बाहेरच जायला लागतय.
होय होय, कुठलं राणीबाग हेे ते तेवढंच, कुठलं काय नाही
बागच हायत भरपूर खरं बागेत बसून बसून बसणार किती वेळ, असं होतय‌.
आता कबनूरला हे निगल्यात की ओ ते काय बर्पाच ते का, का हां हम्म, गेलता क नाही.
नाही अजून गेलं तिकडं पण म्हणजे कसं हि पण जरा पाण्याला घाबरत्या नाई, म जास्त म्हणजे आम्ही का कागलला गेलो होतो पाजर तलावला,
हा हा.
मग तिथं ते धबधब्यात गेलेलो खाली आम्ही, मग ते पाणी असं डोक्यावर पडल्यावर ती म्हणजे भयानक भीती ती जरा पाण्याला, हम्म. खेळत्या पाहण्यात वगैरे खरं असं डोक्यावर वगैरे पडायला लागलं की दचकल्या गत हुत्या, हम्म. ते कधी तर सवय नसली तर जरा हे होतय ना ते, हळूहळू सवय होणार आता.
हम्म ह
म का
आनी काय आवरलं सगळं?
आवरुनच बसलोय सगळं आज सुट्टी असत्या सगळ्यांना.
सु्टी वय
त्यामुळं म्हणलं जरा लेटच प्रोसेस असत्या आज आमची.
ह ह ह वय जेवतानाच गरम गरम खाल तरी चालतय.
हम्म.
नाष्टा तन झालंच तर मग काय लवकर लागत नाही बारा एक पर्यंत.
होय.
हम्म हं
काय करताय?
अं काय सगळे बरे आहेत घरातली? हायत हायच सगळं
हं.
हम्.
तेच म्हणलं काय काय करायलाय बघूयात. म्हणून म्हणल कॉल करू का?
हा.
आता कितीला येणार मुलगी? माझी. आता हा तुमचा चौथा कॉल.
होय नाही इथं नाही म्हणजे तुमचं किती झालं विचारले.
पर्सनल तेच की चवता.
चारच झाल्यात होय?
होय.
हा हा हा ह.
ह.
म्हणजे कुणाला लावलं नाही मग आणि?
नाही कोण अवेलेबलच नसतय जास्ती आणि त्यांच्या टाइमिंगमध्ये मी अवेलेबल नसत्या.
हा.
मुलगा लहान असल्यामुळे कसं होतय म्हणजे त्यांनी जेव्हा फ्री असतात तेव्हा मी नस ते आणि मी फ्री असते तेव्हा तेनी फ्री नसतात, त्यामुळे सगळा घोळ उडतोय. मग नाईट ला जरा असत्या फ्री खर नाईटला मग एवढं कोण जास्त
नसतय नसतय हो नाईटला कोण नसतया आ आता बाराच्या पुढेच असतात एक दोन तीन पर्यंत तिथन अन मग कोण नसत्यात.
खरं तेवढ्या टाईम मध्ये पण म्हणजे फ्री नसते मी दुपारी.
ह.
हम्म आता आज उघंच सुट्टी आहे म्हणताना काय वाटत नाही खरं रोजच शेड्यूल काय नाही काय तर ठरलेलं असतयच नी घरातलं आता तर शाळा वगैरे चालू झाली की टिफिन आवरा बाकीच आणि घरातली काम हे ते करूपर्यंत पूर्ण दिवस जातोय हम्. सकाळी एकदा उठलं की संध्याकाळी झोपायच आकराला.
होय. आकरापर्यंत चालूच.
कंटाळा येतोय खरं खूप.
दुपारी झोपत नाही काय?
हो ते ऊन एक गरमी जास्त झालीय ना त्यामुळे झोपत नाही दुपारी कोण.
हा.
कधी तर नवसानं झोपतोय नाही तर नाहीच.
हम् हम हम.
हम्म ऊन एक लई पडाय लागलय की.
होय होय. दो परवामध्ये कसं एक जरा पाऊस पडल आणि
हा ते जरा बरं पडत नई जरा आधीमध्ये पाऊस पडला तर आता पावसाच्या टायमिंगला ऊन पडायला लागलंय म्हणल्यावर आता सगळं अवघड झालंय.
लवकर पडणार नाही म्हणाल्यांत पाऊस. आता काय काय होतय काय माहित.
होय ते काहीतरी मध्ये रील ला दाखवत होत कि अ काम झालं होतं बरं ते
हा
म्हणजे दुष्काळाची शक्यता आहे एक एक भागात असं काहीतरी म्हणत होते बाबा
होय आता दुष्काळच आहे म्हंटलंत ह्यावेळी ऑगस्ट पासून चालू होणार आहे म्हटलंत. काय काय
होय गरमीत पोरं राहत
नाही नाही होय इकडं आणि बरं म्हणायचं तिकडं मुंबईल तर लई होतंय.
होय
हम्म पंधरा दिवस गेलं खरं काय घामा न हे तेचं वैताग येतोय आपल्याकडे जरा वारा तर हायेत असतो.
वातावरण चांगलं आहे म्हणजे कसं शेती वगैरे असत्या त्यामुळे तिथं एवढं गरम होत नाही.
होय.
आता इकडं कोरोची मध्ये पण कसं म्हणजे इथं सगळं माळभाग अस आसल्या सारखं आहे ना त्यामुळं घरं ते म्हणजे आहेत बऱ्यापैकी पण एवढं नाहीये.
हा
गार वातावरण असं झाड वगैरे जास्त नाही त्यामुळे गार वातावरणच नाही.
नाही होय
तरी ते गरमच येते पंखा आमच्यात तर दोन दोन तिनं तिन फॅन लावून बसतोय आम्ही तरी गरम होतंय हम्म कुठं बाहेर घेऊन जायचं म्हणलं तर हे ऊन सोसत नाही.
सोसत नाही होय.
करताय.
हम्म हम्म.
हम्
आणि काय?
काही नाही बघा निवांत चाललंय.
हम्म हम्म हम्म
होय.
टीव्ही लावल्यात काय टीव्ही चा आवाज यायलाय?
अ ते पलीकड घरात लावल्यात तिकडं टीव्ही
हा हा हा
हम्म लय आवाज यालाय काय? अ आत्ता बघा का येतोय का?
नाही यालयचं हा
बाहेर जाते थांबा
हम्म हम्म
हम्म हम्म मग
आणि काय उन्हाळ्याची काम झालीत सगळी?
काय चटणी झालीये सांडग पापड म्हणजे आमची मावशी करत्या तिकंडच येत ते सगळं सांडग पापड वगैरे मग इथं काय मोस्टली काम नसत्यात.
ह ह ह हे.
करायला टाइम पण भेटत नाही वो ते आणि मेन प्रोसेस ते जमायला पाहिजे ना.
होय होय हम्म हम्म.
मावशी वगैरे कस म्हणजे तिचा बिझनेसच आहे तो त्यामुळ मग ती ती ऑर्डर वगैरे घेत्या करत्या.
हम्म.
चटणीचं पण घरात डंग आहे ना तर मग चटणी पण सगळं मी तिकडनचं आणतोय इथन काय देत नाही.
हि हि हि.
किती झालंय तेवढं सांगा पैसे घ्या सपला विषय.
होय झालं हं हं हं.
विकत जरी घ्यायला गेलं तरी तेवढंच पडतंय आणि घरचं जरी करायला गेल तरी तेवढच रेट पडत्यात त्याच्यापेक्षा मग काय दिलेलं बरं पडतंय.
होय.
आणि आपल्या आपल्या तर बरं पडतय येते उगच हे होत नाही.
हा.
हम हम.
होय.
मग आणी काय
होय नंतरच की.
हम्म हम्म हम्म हम्म. गरम करायचं आणि खायाच हम्म हम्म. तुम्ही एकटचं आहेस मग का जाऊ तेन आहेत.
काय ते
जाऊ ते आहेत काय म्हटलं एकटंच आहेसा काय म्हण हा हा हा. हा हा हा.
हम्म.
ह हम्म हम.
निवांत
आणि काय
पाणी आल आमच्या इकड आता.
आल.
पाणी दोन तीन दिवस झालं आलंच नाही म्हणजे पाण्याचा एक प्रॉब्लेम चालो आहे की. काळ्यावड्यात
होय होय होय तथ काय काय कराल्यात कि सगळं.
होय ते पाऊसाच पाणी सगळं तिथं जाते नाही मग तिथ घान होत ते त्यामुळ जरां त्यानी बंदी आणली होती की मध्ये.
होय होय ते बंदच करणार म्हंटलेलं सगळं. आमज आमच पण डॅरेक्टच च जोडलेला आहे तेच आम्हाला येते इकड आम्ही जोडून घेतलय.
कृष्णेच ते शिरडोनमध्ये ते एक बर आहे की. खर म्हणजे चोवीस तास पाणी असतय हा त ह तस तर नाही.
होय, कधी येईल तवाच हे करायच.
हम, आता जवळ जवळ पाचव्या दिवशी आले पाणी आज तर. पाणी येत नाही लवकर असं.
होय, म्हणजे हे करून हातावरूनच करायच खर्च करायला पहिजे पाणी.
हातआवरून म्हणजे काय आहे.
हम् हम.
चालेल मी ठेऊ मग नंतर करते. हा.